नमस्कार ताई
हॅलो
हॅलो नमस्कार ताई हॅलो
हा ताई बोला येतोय आवाज हो नमस्कार बोला
हो आवाज येतो ये हा शुभ संध्याकाळ ताई
शुभ संध्याकाळ
हॅलो
हो ताई बोला
हा काय करता येत
काय नि जर
हा ह आज काय केलं आज काय केलं घरी
काही नाही निवत
निवांत ना हो मी पण वेळ मिळाला म्हणून कॉल केला तुम्हाला हो आताचवली चहा वगैरे झालं तर आमच्या तुमच्याकडे पाऊस कसा आहे
आहे थोडंफार
हो ना आमच्याकडे पण थोडाफार आहे चला काय म्हणता मग
काय नाही निवांत तुम्हीच सांगा हो हो
आम्ही पण निवांतो तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो ताई
जास्त करून तिखटच
तिखटच तिखट मध्ये काय तरी
काही स्पायसी टाईप असं
हम् हम् मला तर मला तर सर्वच आवडतात पदार्थ चिकन मध्ये गोड म
अच्छा
हमं फक्त ऑइली वगैरे मी घेत नाही जास्त तेलकट तुपकट मसाल्याचं जे रोजच साधा आहे ना साधा सुधा जेवण आपलं साजरं स काय म्हणत ना
हो हो
ते तसलं जेवण करतो आम्ही
आणि जंक फूड वगैरे
जंक फूड फास्ट फूड काहीच घेत नाही मी पिझ्झा बर्गर सर्व बंद आहे घेतच नाही नाही ते आरोग्याच हानिकारक आहे त्याच्यामुळे घेत नाही मैदा असतो ना त्याच्यात
हो हो
टेस्टिंग पावडर वगैरे युज केल्या जातात
ते पण आहे हो
हा मेह मी नस ब वगैरे ते असत केचप केचप पण चांगलं नाही शरीराला ते प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स असतात त्याच्यात त्याच्यामुळे ते मी कधीच हे नाही करत टाळते मी
अच्छा अच्छा
हम्म तुम्हाला तुम्ही खातात का
जास्त नाही पण कमीत कमी
कमीत कमी ना ठीक आहे कमीत कमीच खा कारण की आरोग्यचहानी कर की
ते पण आहे
हा
बाकी काय
बाकी काय नाही आणि आरोग्याविषयी काय म्हहत तुमचं आहाराविषयी
आहारविषय काय म्हणजे म्हणजे कशा संदर्भात म्हणजे
म्हणजे आपण ना दैनंदिन जीवनात कोणता आहार घेतला पाहिजे काय खाल्लं पाहिजे तुम्ही काय खा तुम्हाला काही स्वास् म्हणजे ज्याने का हेल्थला आपल्या बेनिफिट्स मिळतील असं फायदे होतील हेल्थला
पालेभज्या आहेत परत आपले ड्राय
बरोबर हां
हो
पालेभाज्या बरोबर पालक
कडधान्य
कडधान्य पावसाळ्यात पण थोडस बाहेरचा आहार विहार कमी करून आपण स सात्वीिक आहार घेऊया
हो नाते आहे
हो कारण की पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आजारी पडतं
ते तर रा आहेच की
हा आणि आपण कसं योग्य आहार विहार घेतलं तर आपल्याला औषधांची गरज कमी पडते
हम्म बरोबर
बरोबर ना तर तुमच्या भागातील प्रसिद्ध पदार्थ कोणता आहे ताई.
ठेचा भाकरी.
ठेचा भाकरी. माझ्या तोंडालाच पाणी सुटलं, तुमचं बोलणं ऐकून. फार भारी. आमच्या भागात मिसळ वडापाव. असलच हा, आमच्या इकडे आळेफाट्याकडे आला, ना चौदा नंबरला तिकडे असच. सगळीकडे मिसळची दुकानं दिसतील.
अच्छा म्हणजे पुण्यात का?
हो, पुणे साईड ला जोगेश्वरीची मिसळ तर खूपच भारी.
अच्छा,
आमच्या इकडं फेमस आहे. कारण कि तेे रतन टाटा साहेबांना आम्ही मानतो ना, तर रतन टाटासाहेबांचा सर्व तिथे फोटो आहे. जोगेश्वरीच्या मिसळमध्ये
अच्छा,
आणि ते एक ब्रँड पण आहे. जोगेश्वरी मिसळ ते हा, मी काय त्याच हे नाही करत आहे.
नाही नाही नाही, बरोबर आहे. जोगेश्वरी मिसळ खूप म्हणजे ठिकाणी आहे.
हा,
हो,
ती खूप आवडते मला.
अच्छा अच्छा, तिकडे फेमस असेल आहे का नाही?
हम्म, अलीकडे कुठे, फिरायला गेलात.
अली आ आणि आता सध्याला कुठेच नाही पावसामुळं.
डोंगरावर
नाहीय ना,
नाही काय?
नाही नाही, पावसाळ्यामुळं घरातले सोडत नाहीत.
हा,
हम्म,
आणि समुद्रकिनाऱ्यावर वगैरे एवढ्यात कधी वर्षात
नाही.
तुम्ही कुठे कुठे, फिरायला जाता.
आपले गाव सोलापूर असेल पुणे.
असे बेसिक बेसिक, सध्याला तर लांब कुठं गेलो नाही.
हा, सोलापूर म्हणजे अक्कलकोट साईड.
अक्कलकोट साईड.
ह, बार्शी, सोलापूर तिकडे हो हो, माहित आहे मला. अरे व्हा, तुमच्याजवळच अक्कलकोट आहे. स्वामी समर्थांच मंदिर.
होय.
ह, नारायणपूर
नये, नारायणपूर नाही ऐकलं, पण अक्कलकोट वगैरे आहे.
अक्कलकोट ओके ओके, आणि हे का म्हणतात? काय काय, तिथे प्रसिद्ध मंदिरं वगैरे अक्कलकोटच्या साईडला.
ईश्वर मंदिर वगैरे, यात्रा भरते हा तिथेच,
यात्रा भरते काय करता तुम्ही यात्रेला तिथे,
हो
यात्रात काय करता
काय नाही आपली यात्रा म्हणजे पाळणे वगैरे
हा हां स्पेशल जेवन यातेला
जेवण वगैरे असं काही नाही तिथं स्टॉल वगैरे लागलेले असतात
हा हां
हम्म पापड मसाला पापड
आमच्याकडे तर यात्रेला काय करता तीन दिवस यात्रा असते देवीची अंबिका देवीची तिथे काय करता आम्ही आधी आज ज्या दिवशी बुद्ध पौर्णिमाला यात्रा येते आमची अंबिका देवीची आम्ही सकाळी काय करतो पुरमपोळ्या करतो सकाळी देवीला नैवेद्य दाखवतो देवीची काठी निघते डुमकं वगैरे वाजवतात पिपाण्या ते जे असतात ना लेडिस् त्यांच्या अंगात वगैरे येत असं काहीतरी आणि मग ते नैवेद्य दाखवतात देवीला देवीच्या पाया पडतात पुरमपोळीच्या आणि संध्याकाळी सर्व पाहुणे येतात जे ज्या गावची यात्रा आहे ना आमच्या गावची तर आमच्या गावाकडे खूप पाहुणे येतात सगळे सगळ्यांचे नातेवाईक वगैरे असं आणि संध्याकाळी समजा तो वार जर सोमवार गुरुवार असं वार असेल तर मग त्यावेळेस नॉन व्हेज केलं जात नाही जेव्हा मंगळवार असा वार तर नॉन व्हेज केलं जात सर्व मिळून एकत्र हो यात्रेतच सर्व मिळून नाही घरी करतात नॉनव्हेज वगैरे आणि मग नंतर आम्ही घरी नॉन व्हेज वगैरे खातात सर्व जेवण वगैरे केल्यावर या यात्रेत जातो यात्रेत पाळण्यात बसायचं राहाडगाडगं वगैरे बघायचे भरपूर अस असतात हा रहाड गाडगं म्हणतात पाळण्याला आम्ही
बरं बरं बरं
तिकडे बसायचं आणि परत ब्रेक डान्स असतो खूप सारी मजा असती हा पन्नालाला एक गाढव असते
हा ते पण आपल्या इकड गड्ड्या यात्रेत असतो पन्नालाल
हो आणि छोट्या छोट्या मुलांना सा रेल्वे हा हल हा मग काय फिरायचं यात्रेत बघायचे सर्व यात्रेतसर्व प्रकारचे स्टॉल असतात ते बघायचे आणि आमच्याकडे ना देवी तिचा एक भाऊ येतो अ त्याला काय म्हणतात तकतराव अंबिका देवीचा बर का तो आमच्या गावापासून हिवर गाव आहे तर तिथ तिथून तो देवीचा भाऊ असतो त्याला का ह हती तयार कर बैगाडी म बैाडी म हती तयार केला ना असा ह्याच गोणीचा वगैरे कापसांचा टाकून हत्ती करता आणि तो देवीचा भाऊ म्हणून एक माणसाचे येतात ते तर तो माणूस आणि तो हत्ती तो तिथे जातो आणि त्या माणस ती बैलगाडी सह वर जातात हत्ती त्या तो हत्ती तर तिथे देवि त्या हत्तीला देविनं बघित का त्या आणि त्याच्याबरोबर एक देवीचा भाऊ असतो देवीचा भाऊ म्हणून देवीचा चेहरा खूप प्रसन्न होतो डायरेक्टली देवी हस्ताने दिसती अशी प्रथा आहे हा खूप देवी हसताना दिसते आणि मी त्या जवळून बघितलेलंय मला आधी वाटायचं नाही रे असं काही नसतं वगैरे तर माझे मामा तिथ ट्रस्टमध्येध्ये ना तर मला दाखवलं त्यांनी खूप छान वाटलं मला बघून... खरोखर देवीचा चेहरा हसतानी दिसला मला
कुठं... म्हणजे कुठं भरती ही यात्रा
तिकडे... अकोले तालुक्यात ए... गनोरे पाच गावांची यात्रा एकत्र असते
बरं बरं बरं
चला... व्यायाम करता ताई... दैनंदिन जीवनात?
हो... ताई हो... ताई मी आता कट करते आणि रिटर्न तुम्हाला ला लावते
हो... दोन मिनिटात या तुमच्याशी बोलून आनंद तर होतोय... खूपच आनंद झाला आणि आपण सर्व... छान गप्पा मारल्या छान ओळख झाली आपली... हो... ठीक ए ओके ओके
हो... एक मिनिट... एक मिनिट
हो... धन्यवाद ताई
हो ताई